हॅलो, आवाज येतोय का माझा? हो हो येतोय येतोय
हो हो येतोय काय म्हणतेस?
काय नाही बघ, बसलोय.
काय नाही बघ बसलोय
काय कराल्यास मग
काय करालयास मग
काय नाही मी पण बसलोय.
ह अ आता कोणतं पुढं ऍडमिशन घेणार आहेस मग
मी आता नंतरण बी सी ए आता कमप्लीट झालंय माझं मग आता एम सी ए साठी प्रेफरन्स देणार आहे.
कुठे बघणार आहेस कॉलेज मग?
अजून बघायच चालू आहे, कट ऑफ आणि मार्क्सचं ते, लागायचंय ते. काय म्हणतात त्याला मेरिट लिस्ट लागायची ये. होय काय.
हू हू हू आणि
हो हो चालते की.
मी पण आता बघणार ये मग. चालू आहे पुण्याचे कॉलेज बघायचं म्हणाले.
हू हू कोणत्या गावात येस मग आता तू.
मी आता आहे इचलकरंजी मध्ये तू कोणत्या गावात आहेस.
मी मिरज मध्ये आहे सुट्टीला आली आहे इकडे. हम्.
होय सुट्टीला आलेस. बाकी मग तू काय काय फिरायला मिरज सांगलीमध्ये.
अ तिथे सांगलीचा गणपती आहे. जवळच हरिपूर मध्ये महादेवाचं मंदिर आहे ते पण छान आहे खूप. परत मिरजमध्ये म्हटलीच तर तलाव आहे बाकी खाण्याच्या गोष्टी वगैरे चांगल्या आहेत. आजीचं गाव म्हणून राहायला आले मी इथे.
होय कुठे कुठे जाऊन आलेस मग तू.
मी अ सांगलीच्या गणपतीला जाऊन आले.
आणि मिरजमध्ये तलाव म्हणून आहे. तिथे जाऊन आले बागेत वगैरे डीमार्टला हेच की.
हा हा. बाकी काय मग कोण कोण असते घरात.
आजी मामा मामी. दादा बहिणी लहान बाळ सगळेजण असतोय.
होय छान ये की. बाकी करमते मग तिथे तुला.
हो करमतय. लहानपणापासून येथेच येते सुट्टीला त्यामुळ करमतय.
हा हा हा. आणि मग
काय नाही बग बसले तू कुठे जाऊन आलीस मग फिरायला.
मी आता गिरनार ला जाणार आहे गुजरात मध्ये आहे गिरनार. आणि दत्त महाराजांचं ते ज म्हणजे त्यांनी तिथे तपश्चर्या केली बारा वर्षे.
ते गिरणार हे ठिकाण बघण्यासाठी जाणार आहोत. सगळे आमच्या घरातले. ट्रेननी जाणार आहोत, आता
नाही हो गिरणार. कुठं म्हणजे लांब आहे का ते.
हो हो खूप लांब आहे. माथा मी इथून मिरज मध्ये ट्रेननी बसणार. आणि
किंवा बस
अहमदाबादमध्ये जाणार उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर बसले तर. त्यानंतर न मग अ जुनागडची रेल्वे येते तिथे, मग तिथून दुपारी जर आप पण बारा वाजता जर बसल, तर मग तिथे रात्री सात साडेसात वाजतील. पोहोचायला गिरणार मध्ये
म्हणजे ते गिरणार हे गावाचं नावच आहे काय वेगळं गावाचं नाव आहे.
हा गिरणार पर्वत आहे तिथं त्या पर्वतावरती दत्त महाराजांचं मंदिर आहे. मग तिथे दहा हजार पायऱ्या चढून जायला लागतात. गिरणार हे त्या गावाचं नाव नाहीये जुनागड हे नाव आहे.
कोणता गाव?
जुनागड मध्ये आहे गिरणार.
जुनागड होय.
हा हा.
भारीये कि मग.
हो, कधी जायचंय त बघू.
दहा हजार पायऱ्या म्हटलीस तिथ चढून जायला.
वाग दहा हजार पायऱ्या चढून जायला लागतात. आणि मग दत्त महाराजांच वरती असं शिखरावरती मंदिर आहे.
होय आणि मग तिथे चढूनच जायला लागतं काय, बाकीच्या सुविधा वगैरे काय आहेत.
हो आहेत की. अ म्हणजे बघ, पाच हजार पायऱ्या पर्यंत रोपे ने आपण जाऊ शकतो तिथे तिथून पुढे डोली वगैरे आहे. किंवा आपण मग चालतच जाऊ शकतो मी आता दोन वेळा जाऊन ऑलरेडी आधी याच्या, आम्ही चालतच जाऊन आलय.
वा किती मस्त.
हो तू पण एकदा बघ. जाऊन येतीस का? छान आहे खूप.
मला आत्ताच कळालं हे की तिथं, मंदिर आहे असं. गुजरातमध्ये
हो ग आहे आम्हाला पण माहिती नव्हतं. आमच्या दादा जातो ना सारखं मग त्याच्यामुळं माहिती झालं. आणि म आता दोन वेळा जाऊन आलो. आलोय ऑलरेडी, मग आता हे तिसऱ्यांदा जाण होईल. बाकी मग तिथून
द्वारका, वृंदावन
परत, कोणतं ते गाव काय म्हणायचं ग त्याला. विसरले बघ.
द्वारकाला पण जाणार आहेस.
हो तिथून जवळच आहे. आणि तिथं चांगलं आहे ते, द्वारका पण बघण्यासारखे, समुद्रातून जायला लागतं तिथे त्याला
आणि अं, असं आहे ते द्वारका आणि गिरनार. आणि कोणतं तर, गाव मी विसरलय अग कोणतं ते गाव आहे. तिथे जाणार आहोत सगळे.
हो हो, छान, मस्त मस्त. बाकी कसं चाललं आहे. मग
काय नाही बघ चाललय. निवांत आता आजी कॉलेज चालू होईल, तेव्हा चालू होत्या धावपळ मग
हो ते तर आहेच.
हं तुझ काय चालू आहे, तू काय करते आता.
मी आता जॉब करती आहे, इनकम टॅक्स चे रिटर्न्स, जी एस टी वगैरे ते रिटर्न्स भरायची ते काम चालू आहे का, चांगलं चालू आहे माझं
वा मस्त. बाकी घरचे सगळे
हो सगळे बरे आहेत. हं हं हं. काय केलंयस मग जेवणामध्ये.
आज बघ, अं सकाळी तर नाश्ता केलेला इडली, मग ते खाल्लय त्याच्यामुळे भूकच नाही लागली, आता दिवसभर इडलीच असेल आमच्या घरी तरी. सकाळी केली कि संध्याकाळपर्यंत इडलीच.
आमच्या घरात पण असंच असतं अग. आमच्यात तर आज काय असं नाश्ता वगैरे काय नाही आहे. जेवण भात, पोळी, भाजी, चपाती इतकंच पोळी वेगळी आणि चपाती वेगळी केली आज
ओके, चालेल दहा मिनट झालीय. मी तर ठेवते कॉल.
हो चालेल, थँक यू कॉल उचलल्याबद्दल.
थँक यू.